हा येतो त आवाज हा नमस्कार बोला हो हो येतो येतो बोला कायच काय ल ना
काय नाही काय म्हणत केकच काय विचारायचं असं आपलं ठरवतं का केकची रेसिपी शेअर करायची का हा चालेल
अ बनवतात
म्हणजे मला तर जास्ती करून अंड घालूनच येत तो चांगला केक बनवता
अरे जर आम्ही अंड खात नाही तर मग आमच्यासाठी बिनायकची रेसिपी सांगाल का
बरं चालेल ट्राय करते हा पण
ह ब्लॅक फॉरेस्ट आहे रेडवेलवेट अच्छा
माझं काही प्रोफेशनल नाही आहे केक बनवायचा पण एक ह जे आवड म्हणून आणि केक ही गोष्ट म्हणजे वरचेवरर बनवली जाते घरी मुलांना वगैरे आवड किंवा कोणाचा वाढदिवस ते काय तर मग बाहेरचे हा आणि मग बाहेरचे क्रीमवाले आवडत नाही ना जास्ती करून हा म म्हणजे आपला जो साधा आपण गॅस व वगैरे किंवा भांड्यात बे करतो ना हा माझ्याकडे आता एक हे भांड आहे ज गॅस वरती ठेवायचं त्या
अच्छा म्हणजे मग ते मार्केटमध्ये प्रिमिक्स भेटतात त्याच की घरीच बनवता तुम्ही असं म्हणजे मैदा वगैरे अरे वा अच्छा मग त्याच प्रमाण कस असतण
मैदा किंवा कणिक घेतला तर त्याच्यासाठी अंडी आणि समजा आता तुला तुमच्याकडे नाही नाही चालत तर मग वाटी दही हा आणि मग त्याच्या त्यात साखर पाऊन वाटी कोणाला जास्ती गोड हव तर एक वाटी नंतर तेल पाऊून वाटी ते आणि बेकिंग सोडा आपला दोन चमचे बेकिंग पावडर पाच पाव चमचे आणि मग ते बॅटर सगळं मिक्स करून घेतला की त्याच त्याचा कन्सेप्ट म्हणजे असं थोडस अ आता आपल्याला ओतता येईल अस हा तस हा तस तस होईपर्यंतच्या दूध टाकून ते मिक्स करायचं चांगला आणि हा हा आपलं नाही आपला रूम टेम्परेचरच जस तर ना. तस हा किंवा थंड पण वापरलं तरी काही फरक नाही पडत चांगलाच होतो, केक म्हणजे अस घाई आहे, आणि तुम्ही पटकन फ्रीजमधल. ओतला
हा ह ह अच्छा अच्छा मग हे सगळं बॅटर आपण एकत्र करतो, मग ते तुम्ही बोलले तुमच्याकडे ते केकचं भांड आहे, मग त्यात डायरेक्ट टाकायचं की, कसं करायचं म्हणजे.
ह ऑइल ने ग्रीप करायच त्याच्यावर मैदा टाकायचं जरा. बुरबुरवायचं म्हणजे. आणि मग हे सगळं बॅटर. त्याच्यात टाकायचं झाकण लावायचं. आणि एक पन पंचेचाळीस मिनिटं वगैरे लागतं गॅस वरती.
आणि म तो कसा. करायचा म्हणजे खाली ती पहिले म्हणायचे वाळू ठेवाची.
हा पण आता हा. ते मोठ्या भांड्यात डायरेक्ट एक स्टँड ठेवून केलं तरी चालतं जरा जाडबुडाच कढई वगैरे. किंवा अस जाड बुडाचं भांड घेऊन नाही गरज आणि आता माझ्याकडे कस ना ते अ पूर्वीच अस हो एक खालती प्लेट अस ते त्याच्यात वाळू असते. आणि त्याच्यावरती ते. भांड मिळतं केक च. हा डायरेक्ट हा नाही नाही डायरेक्ट गॅसच डायरेक्टच भांड असत, ते त्याला मधन होल सारख असत ते त्या वाळूवरती ते भांड त्याच्या त्या डायरेक्ट बॅटर टाकायचं. आणि त्याला झाकण असत. त. आणि म हे वाळूवर. त ते ते भांड डायरेक्ट वाळूवरती ठेवून गॅसवर ठेवून दिलं कि बरोबर अर्धा पाऊण तासात केक तयार होतो. पूर्ण बेक होतो वर.
अरे वा नाही माझ्याकडे ना इडलीचे जे ओवन असतात तुम्हाला माहित असेल. तसे मोठे यायचे बघा. अ त्यांला स्टँड असतो आणि वर. ते हा- हा- हा म्हणून मी विचारलं ईड ला जे आप आपण भट्टी करतो ते ओव्हन का?
नाय हा नाय तस नाही तस नाय- हा तस बघितलंय मी ते असं नाही का मोठं अस त भांड
हो- हो -हो- हो ते खूप मोठ असत हो नाही काचेच नाहीय माझ्याकडे अल्युमिनियमचा आहे म्हणजे सासू कडे आहे ते पण त्याचे आता अशे आहेत की म्हणजे जर आपलं आता ऑटोमॅटिक गॅस असतात बघा माझ्याकडे एक दोन.. ते मग गरम होतं ना? काचेचा गॅस होता तो पूर्ण असा तडा गेला म्हणून मी तुम्हाला विच
अच्छा नाही हे -हे साधत आहे माझ म्हणजे माझ्या आईकडे जसच होत आता ते माझ्या आईकडे दोन भांडी होती मी इथे घेऊन आली एक पण हे -हे माझ्या सासूबाईंच पण होत ते इलेक्ट्रिकच म्हणते ना तू एक इलेक्ट्रिक च पण असत तसच म्हणजे ताप पूर्ण ते भांड ओवन सारखं आणि व -पण त्याला खूपच जास्त वेळ लागतो आणि त्या भांड्याचा पसारा पण खूप मोठा त्यात
अ पण सध्या गॅस टंचाई आहे मग एवढायच्या पंचेचाळीस मिनिट गॅस व बेक न करता इंडक्शन व वगैरे ठेवलं तर चालतं
हा इंडक्शन वर पण चालेल ना हा पण जस हे कस आता प्रमाण हे कमी घेत घेतलं ना आता हा खूप मोठा केक बनतो आता याच निम्म प्रमाण घेतलं हा.. मग आता समजा याच्या निम्म प्रमाण घेतलं तर वेळ पण कमी लागणार म्हणजे आता जे पाऊन तास ते वेळेत येतायत तर निम्मा वेळ लागेल
अच्छा -अच्छा- अच्छा आणि एक विचारू का तुम्हाला? म्हणजे म मैदा आणि कणिक याच्यातला फरक म्हणजे काय चांगल लागत असेल?
कणकेचा पण नाही. कणकेचा पण खूप सुंदर होत. त्याच्यातन पण दूध जरा जास्ती अॅझॉर्बॅब होत तर जसं मैद्याला थोडं कमी दूध लागत. कणकेला थोडं जास्तीत दूध लागत.
नाही मी मैद्याचा बनवलेला आहे म्हणजे इतका परफेक्ट नाही आला तो पण जसं एक ट्राय करून हे केलं आणि प्रिमिक्स वगैरे म्हणाल तर ते मला थोडस आवडत नाही. म्हणून म्हटलं चला एकतील तुम्ही म्हणतायेत आपण मग केकच करूया छान पैकी
नाही ना आहे. हा खूप सुंदर खूप आता एवढे वर्ष मी हा केक बनवते ना तर आता म्हणजे डोळे झाकून पण तो छान होतो. असं मी पण काय फार असं सुगरण नाहीे की मला खूप पदार्थ वेगळे वेगळे येतात पण हे,
प्रत्येकाच तूम्ही म्हणतात ना एखाद्या डिश मध्ये आपण निपून असतो एखाद्या डिश मध्ये निपून असतात तसे तू म्हणता डॉक्टरेट केले म्हणावं लागेल छान ना छान. मला म्हणजे मी अस हे करत नाही सध्या आमचं ते म्हणतात ना शॉर्टकट मारायचे. तसे चालू असतात केक खायचं असले का घेऊन ये. सर पण मग जेव्हा मी शोधायची ईच्छा आहे की करावं. मागे इंड इंडक्शन वर केलेला होता तो फेल गेला होता.
अच्छा नाही मग ओव्हन मध्ये पण छान होतं ओव्हन मध्ये पण छान होवून जातो. सोड हा मग ठीक आहे ना मग गॅस वरचा गॅस वरचा सेम ओवन सारखाच होतो. आणि काही इतका गॅस पण नाही लागत. कारण झटपट होतो आणि ते बिस्किटचे वगैरे ओरिओचे वगैरे आणखी फास्ट होतात.
नाही ते मुला मुलगा खात नाही ताई ते तर ते क्रीम फक्त काढून खाईल तो पण बिस्किट मग तू खा.
नाही नाही हे बिस्कीट म्हणजे पूर्ण बिस्कीटची पावडर करायची असते म्हणजे ते ते काय त्याला समजणार पण नाही की त्याच्यात बिस्किट आहे तो मस्त चॉकलेट केकच्या हिशोबाने खाणार
अरे हा शॉर्टकट चांगला आहे ना मग टिफिनला नेण्यासाठी पण मी त्याची चॉकलेट मोदक तयार केलेली होती चॉकलेट मोदक तयार केलेली होती मी सेम आपलं चॉकलेट सिरप असते ना त्या तु्ही बिस्क सांगताय ना मला ओरिओ चे चिकली काढून घेतली त्याची दुधाने आपण कमी भिजवतो ना तसं केलं थोडसं चॉकलेट सिरप टाकलं आणि जास्त अजून चॉकलेटी काही म्हणजे मुलाला चॉकलेट फार आवडत मग कोको पावडर टाकली पिठी साखळ टाकली गणपतीची पुरीमध्ये द्यायचे होते त्याला छोटेसे असे वीस मोदक बनून छान दिले
पण मग ते काय बेक केले
नाही तसेच कच्चेच कच्चेच आपण मिक्सर मधून जे फिरवून घेतात नाही कनिक नाही कनिक नाही कनिक नाही कनिक नाही मोदक बनवले ना ते बिस्किटांचे बनवले फक्त हो हो दूध चॉकलेट सिरप बायणींगसाठी आपलं चॉकलेट सिरप येत तुम्ही म्हज बिस्किट आणले ते मिक्सर मधून फिरवून घेतले बरोबर दुधांत पातई मग तुमचा कडे च हांज चॉकलेट सिरप येतात ना ते थोडं थोडं टाकून ते आपण कमी कशी भिजवत घटघट एकदम जस आपलं मोदक येती तसे
अच्छा हे बरं एकदम सोपी रेसिपी आहे झटपट हा हा ते कारण बिस्किट गोडच असतं आणि ते सिरप पण गोड असत हा हे चांगलं आहे आणि मग ते मोल्डमध्ये ते टाकलं का काय केलं
नाही मी मोलमनी नाही केली त्यांनीच हातानेच त्याचे अशी मोदका सारखे हे दिले हो मी गणपतीच्याच मोदक ट्राय करत असते मला उघडीचे मोदक अजून एवढेच जमले नाही
अच्छा मला छान जमतात हा कारण आम्ही आम् कोकणातलीच आहे त्याच्यामुळे ते लहानपणापासून बनवलेय ना त्याच्यामुळे ते छान जमतात उकड काढून आणि हे खवायचं. खोबरं खवून घ्यायच.
नाही ते पूर्ण पारंपरिक यायला हवे.
हो हो खूप छान. सोपी आहे पद्धत पण असं हा पण इथे आपण करत नाही म्हणून असं वाटत की कठीण आहे हा.
खवायचं वगैर कोण एवढं शॉर्ट करत नाही ना मेन प्रॉब्लेम तो असतो.
अगं पण आता आहे ना हे ते खवलेलं पण खोब खोबरं मिळत तयार म्हणजे एवढी पण झंझट करायची गरज
हो का?
हा ओल खोबरं
ओके त‌ई चालेल चालेल चल मी ते केक ट्राय करायन तुम्हाला दोन तीन
आणि मी मी मी मोदक ट्राय करून बघेन.
हो हो चालेल मोदक ट्राय करा आमही केक ट्राय करते गव्हाच्या पिठाचा करते ठीक आहे
काय काय
छान वाटलं तुमच्याशी
हो मला पण खूप छान वाटलं पहिल्यांदीच बोलले असं वाटलं नाही हो हो हो आणि मला पण चालेल ओके थँक यू बाय. बाय.
बाय बाय बाय.